हॅलो.
हा बोला की.
आवाज येतोय?
हा येतोय बोला.
हा, झालं जेवण वगैरे आवरलं का?
आताच जेवले, तुमचं.
हो झालं, जेवण वगैरे पण झालं. ऊन काय भरपूर आहे का, कसं, पावसाचंच आहे वातावरण.
नाही काल तर होत आबाळा सारखं, आज आहे ऊन, ऊनच आहे.
हा, ह ऊन जास्त असं कडक आहे का? भाजल्या सारखं होतय. नाही कडक ऊन आहे का, एकदम असं मिडियम हाय.
नाही कडकस आहे आज तर, काम होत तर आबाळ होत.
आमच्याकडे पन तसंच हाय, एकदम कडक म्हणजे एकदम कडक आहे ऊन, म्हणून म्हटलं अजिबात घरा बाहेर पडायला पण नको झालंय.
नको झालय होय, उन्हामुळे जरा हे होतंच, आता कस थंड पदार्थ गैरे खावं असं वाटतं उन्हा मुळं.
हम्म.
सरबत, कैरी
कैरी चे पने वगैरे, सारखं ते जेवढं घेत राहील तेवढंच चांगलं आहे. शरीराल्या आपल्या, होय शरीराला, हम्म. नाहीतर काही उपयोग नाही मग असा आहे. हा मी बनवते का, काैरीच पण आहे वगैरा. कैरीच जास्तीत-जास्त मला चटणी आणि ते लोणचं एक असतं ना तिखट मीठ घालून. जास्त करून तेच खर शक्यतो सरबत. सरबता वरच जास्त जोर असतोय. म्हणजे कोकम, सरबत, हे म्हणजे बाहेरून आलो, किंवा थंडगार ताक. हा आणि ताक. ताकाच सगळ्यात जास्त प्रमाण म्हणजे ताकच, हम्म, नई या उन्हाळ्यातच ताकच पितात, हा पितात, आणि कसं घरात ते आवडतं पण सगळ्यांना ताक.
हा तेच की.
त्यामुळ ताक तेवढं रोज हे जेवताना पाहिजे, तेनी म्हणतात
हा, हा.
घरात आमच्या कस हाय एखादी चपाती कमी द्या, खरं ताक पहिला द्या.
ताक पाहिजे, उन्हाळत कस ताकाशिवाय जमतच नाही, म्हणजे थंड पदार्थ जेवढे खाल तेवढं शरीराला चांगलं असते.
चांगलंय, आणि कैऱ्या ज्या कच्च्या कैऱ्या आणतो. त्या कच्च्या कैरीची मग काय करतो, आम्ही चटणी वगैरे बनवतो, ती पण एकदम छान लागते. चपाती बरोबर म्हणा, किंवा भाकरी बरोबर. अस हाय, तुम्ही बन रेसिपी त्याची. म्हणजे कच्ची काैरीच घ्यायची, जास्त अशी आंबट नसावी. मग ते घ्यायचं बारीक, स्वच्छ धुन पहिला बारीक ते कट करून घ्यायची. नंतर काय करायच एक कच्चा कांदा घ्यायचा बारका म्हणजे जेवढी तुमची कैरी आहे ना. आता एखाद्या वेळेस कैर्या मोठ्या असतात, एखाद्या वेळेस कैरी लहान असतात. म हा लहा लहान असलं तर मग एक अर्धा कांदा त्यामध्ये बारीक कच्चा घालायचा. शेंगदाणे आपले अस त्यात शेंगदाणे घालायच. मी मिक्सरच्या भांड्यात काय करायचं मग पहिला ते, अ कैरीच कट केलेलं तुकडं टाकायचं. नंतर कांदा टाकायचा. नंतर एक अ हिरव्या मिर च्या एक किंवा दोन तेवढ्याच टाकायच्या. आणि शेंगदाणे टाकायचे. अखंडक ते पण कच्चेच टाकायचे. कच्चेंच टाकायचे. हा भाजायचे नाही. आणि मग जिरं टाकायचं. थोडंस मीठ टाकायचं आणि मिक्सरला पूर्णपणे ते फिरवून घ्यायचं.
हा बारीक पेस्ट की, असं ओबडधोबड असं
नाही जरासं ओबडधोबड करायचं. कारण त्यामध्ये कसं जरासं कैरीच अस कण यायला पाहिजेत ना दाताखाली की, आंबटपण पण, लागल पाहिजे, हा लागलं पाहिजेत. त्यामुळे एकदम बारीक पण, एकदम एक एक जण कर तात. म ते इडलीवर वगैरे अशी छान लागते तवा ती बारीक एकदम करतो त हे होत असलं आंबटगोड, हा आंबटगोड आणि म त्यामुळे कसं जरासं ओबडधोबड केलं का भाकरी बरोबर चपाती बरोबर क नी खाऊ वाटतंय बघ, हा, हा असं होतंय. तुम्ही कोणती करताय का? कैरीची वगैरे काय रेसिपी, ते कैरीच काय हेच की काय लोणचं वगैरे असं ते करायची हा हा ते काय आता चटणी मिठचं वगैरे कॉमन झालंय. हो म्हणजे, अगद्य काय नाय केला कैरीचं पन्ह व लो, हा आता कैरीचं पन्ह वगैरे विकत पण मिळतयच. ते एकदा आपण कॅन आणला का येतय च त्याचं ते
पण आपण घेऊ शक
शकतोय. हा म्हणजे ह्या गो कशा गोष्टी आपण कधी केलेल्या नसतात ना त्यामुळ बनतील. किंवा काय होतील. असं जरासा आणि डाऊट असतोयच.
हा होय. ते पण हाय, केमिकल वगैरे पण असते ना टिक टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव वापरतात. हूं, त्यामु नैसर्गिक आपण केलेलंच कधी पण चांगलं असणार.
चांगल हा, पण ते जमायला जरा परफेक्ट पाहिजे, एवढंच म्हणजे जास्त काय न चुकता किंवा हे करता, हां यायला पाहिजे ना यायला पाहिजे
प्रमाणा असं व्यवस्थित यायला पाहिजे त्यांच हा म सरबतात अजून कुठले प्रकार माहीती येत का?
हं सरबतातं झालाय तसा माझा क्लास, खर आता नाय तस ते हे म्हणुन च ब हे करायला पाहिजे. कारण कधी ते घरी येऊन बनवलेलंच नाहीये
नाही हा त्यामुळं हे होतं. क्लास पुरतच ते तेवढं लक्षात राहतय तिथून हे नई. आपलं काय लिंबू सरबतच बेस्ट आय कितीही केल तरी दुसऱ्याच
नाय, सर येत नाय, त्याला बरोबर आय
हा लिबुं सरबत म्हणजे सगळ्यात पहिल्यापासूनचा लिंबू सरबतच हाय तो कोण पाहुणे आले. सरबत करा.
आणि पाहुणे वगैरे आले, तरी पण पहिला तेच आठवतंय की हा बाबा पहिला लिंबू सरबत करूया दुसरं काय तर हे करण्यापेक्षा हा फ्रेश वाटते चक्क''--'' ह उन्हातून जर आपल्याला एखाद्या वळेस ऊनातून जाऊन आलं का चक्कर वगैरे पण मारते ना. मग तेच ऊण म तुम्ही उन्हातून आल्याल्या जर लिंबू सरबत्तेन पीला तर चकर''--'' चक्कर वैगेरे अजिबात मारत नाही. त्यामुळे ते म्हणतात ना कधी तर ते निघुन जातात -हा निघून जातात. आणि त्यामध्ये आपण सब्जा जो असतो तो सब्जा सुद्धा भिजवुन घालून. तो पण वापरू शकतो आपण थोडस त्यामध्ये जीरा. हा, जिरा पावडरची पुडं जर आपण घरात करून ठेवलेली असेल. तर ती सुद्धा आपण सरबता म्हणजे वापरू शकतो कारण जिरयाण आपण आपल्याला. ताकत येते म्हणजे पोटाच जर काही आप प्रॉब्लेम वगैरे असल. तर ते सुद्धा त्या सरबतातून सगळं हा, सुधारते साप होऊ शकते. त्यामुळे सरबतामध्ये जिरा पावडर आणि एक सब्जा हे दोन आणि आता गाड्यावर पण तुम्ही जर बाहेर पीलाला जर बघितला तर आता. त्या सरबतात सुधा तीणीं सब्जा घालुन द्यायला लागल्यात हा, ते सब्जा च.
ते उष्णतेसाठी.
ऊष्णतेसाठी ह त्यामुळे आपण घरात. करताना सुद्धा कनी अ एक थोडीस जिरा पावडर तर टाकायचीच. आणि सब्जा सुद्धा त्यामध्ये म्हणजे पाहुणे पण आलेले खुश. प्रत्येक वेळी आल्या का सबतच मागणार वेगळ काहीतरी ट्राय हा, ट्राय. नाही बरोबर आहे तुझ ह ते कस पाहुणे तेवढ्या लांबुन. वेगळं देणं हे आपलं हेच आहे ह. नाही नाही असता नाही आपल्या जरा महाराष्ट्रात तसं जरा आहे अतिथी देवभव आपण म्हणतोच ना. त्यामुळ जरा त्यांना काय येतय अगं ते वेगळं अनात. हा, जरा आले खाल्ले आपलं पण कौतुक केलं किंवा काही तर. त्यांनी त्याच्याबद्दल विचारलं हा, कसं केलं हे. तुम्ही काय तर ते आणि जरा असं छान वाटतयच ते- छान वाटतय हा असं हाय.
म्हणजे उन्हाळयात कसं पातळ पातळ पदार्थच चांगलं म्हणजे. पचायला वगैरे उन्हामुळ कसं अन्न च पण पचत नाही ना जड होतय. मग लिक्विड टाईप असं घेतलं तर बरं पडतं आपल.
दही वगैरे जेवढं तुम्ही खा खाणार आहे ना. तेवडच तुमच्या शरीराला चांगल राहील किंवा आताच्या हेच्या मध्ये. सीझन मध्ये कलिंगड म्हणा किंवा. पाणी जास्त प्यायचं हिंगडा नारळ पाणी नारळ. पाणी नारळ पाण्याच्या मधल्या पण एक खोबऱ्याची रेसिपी आहे ते सांगते तुला म्हणजे त्याच्यासाठी कसं अस''--'' ते अ नारळ जेव्हा आपण नारळ अ पाणी म्हणजे एखाद्या. पेशंटलाच शक्यतो न्हेतोय अस कधी आपण आणत नाहीच नारळ पाणी घरी फक ते.
तरच.
असल तर मग तरी पण त्यातनं जर आणलं ना तर त्यात कवळं खोबरं आहे का बघायचं आणि मगच नारळ घ्यायच. च ते आणि मग काय करायचं ते नारळातलं पाणी जेव्हा पितोय. त्यानंतर जरा एकदा ते धुवायचं बाजून सगळं ते खव. अ म्हणजे नारळ अ फोडून घ्यायचा सगळ बाजूच काढून त्याच्या हा हा, आणि त्यातलं कवळं खोबरं काढून घ्यायचं.
हा हा,
ते एकदम कट करायचे ते मिक्सर मध्ये मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं त्यामध्ये थोडस दुध. टाकायचं आणि आपली जी व्हेनिला आईस्क्रीम असते ना व्हेनिला आईस्क्रीम सुद्धा त्या कवळ्या नारळमध्ये मिक्स करायची. आणि शक्य हा जर पाणी जर पिलेलं नसेल त्या नारळातलं, तर ते पाणी सुद्धा दुधाच्याऐवजी तुम्ही टाकू शकताय. म्हणजे नारळाचंच पाणी.
नारळाचंच, दूध म असं तापवल्याला घ्यायचं का असं कच्च चालतं.
नाही म्हणजे तापून थंड केलेलंच घ्या, शक्यतो कच च्या दुधाचं आपण कधी काय बनवत नाहीत. म्हणजे हा कच्च दुध शक्यतो वापरायचच नाही, असं आहे एक नियम. पण आपण नाहीच कशालाच वापरत नाही ना कच्चं दुध. ते आपण नेहमी तापवुनच ठेवतो ना परत. तरी तापूनच ठेव
पण म्हणजे पाणी जर असलं तर बेस्टच, जर पाणी नसेल तर मग त्याच्या ठिकाणी दूध टाकायचं. मं थोडीशी साखर टाकायची. व्हेनीला आईस्क्रीम टाकायचं. त्याचा जूस तर एवढा भारी लागतो. अप्रतिम ज्युस होतो तो. त्याचा सुद्धा मस्
नाही ट्राय करते की, बघते तसं माझ्या मुलाला लागतच ते. म्हणजे वेगवेगळं त्याला आवडत काय काहीतरी.
हा त्यामुळेच. काय?
उन्हात म्हणजे उन्हात जरा तसं, पावसात अस स्मुदी वगैरे प्यायला बरं वाटतं ते.
बरं वाटतंय, हा तेच की. आणि कसं होतंय, एक तुम्ही नारळ आणला तर, ते एकटाच माणूस पितो.. पण हे जर अशा प्रकारे म्हणजे आईस्क्रीम टाकुन जर ज्युस बनवला त्याचा, तर ते दोघं तिघं जनात पिऊ शकता, पिता येतंय. हं आणी शेवटी म्हणजे प्रोटीन आहेच त्यात. नारळ पण शरीरासाठी चांगलाच असतो. दूध पण चांगलंच असतं. येऊन जाऊन राहिला फक्त येऊन जाऊन राहिला फक्त आईस्क्रीमचा प्रश्न, खरं ते टेस्ट आणण्यासाठी ते वापरलेला आहे आइस्क्रीम.
हा.
हा नै जर ते कसं, टेस्ट मध्ये फरक पडता ना. हा तेच कि, त्याच्यामुळं आईस्क्रीम, अनेक बरोबरये.
हा हा नही पाहिजे बघ, असं काहीतरी वेगवेगळ ट्राय केलं तर आपल्याला पण टेस्ट करता येतंय, वेगवेगळे चव येते ना आपल्याला पण.
मुलांचं म्हण म आता तूच म्हणलीस ना मुलाचं. तर आता पहिल्या मुलांच्याच फरमाईश असत्यात. हे असं मिळतंय, ते तसं मिळतंय.
खायला मिळतं. ते नई तर आपण असं कधी स्वतःसाठी कधी करत नही. इतरांसाठीच करावसं वाटतं सगळ्यांना. महिलांचं तर तेच आहे, घरच्यांनी खाल्लं की आपलं आलं.
करून खायला त्यांना द्या, आणि त्यांच्याकडनं थोडसं फार कौतुक केलं का आपण
कौतुक करून घ्या हां. तेच हे का पोच पावती असं हे होतय आपली कामाची.
बरोबर आहे की, होय
हा.
आणि हे कसंये, आपण वेगवेगळं असं करू शकत नाही ना. तेच की म्हणजे ज्या त्या सीझनमध्ये जे तेच आहे. ते नाही करणार होय बरोबर आहे की, पण हि आपल्याला एकट्यासाठी कुठं करायचं? नाही होतच नाही ते किती आपण म्हणलं तरी पण एकट्यासाठी होत नाही करायचं तेच
मग सगळ्यांसाठी म्हटलं तर होऊन जाते.
होऊन जाते आणि आपल्यात कसं भारतातल्या जश्या स्त्रियांचं कसं आहे? कि आपलं मुल किंवा नवऱ्याच्या बाबतीत जरा इमोशनल असतात, हा माझ्या मुलांना हा ते द्यायचंच हा मग आणि जरी आपल्याकडनं चुक चुकून जरी ते राहिलं किंवा काही तरी अविलेबल नसलं तरी पण ते करुन देत नाही तो पर्यंत आपण आपलं मन हे होत असतं की बाबा त्यांन मागितलय आपण केलं नाही. नाही म्हणजे जरा ही इमोशनल आहेतच म्हणायचं, हा तेचना.
नाही करायला पाहिजे आपल्यासाठी आपणच करायला पाहिजे दुसरं हे कोण करणार, हम्म त्यांच्याशिवाय आपण तरी
तरी आधी, ते तरी कोणाला मागणार, मागणार होयच कि तरी आधीपेक्षा महिलांना आता भरपूर म्हणजे स्वातंत्र आहे, भरपूर बाहेर
होय पहिलं कुठं काही स्वातंत्र्य नव्हतं नुसतं करणे आणि घालणे. ते करायला म्हणजे जी पण वस्तू लागणार ती पण ते दुसऱ्यानं आणून द्यायची. काय असेल ते आपल्या स्वतःच्या मनाला नाही काय, हा चूल, मूल एवढंच. हा ते सावित्रीबाई फुलेंनी शिकवलंय, शिकल्या मग ते मुलींना शिकवलं. त्यानंतर ते जरा, जरा म्हणजे आता भरपूरच स्वातंत्र्य आहे असं काही नाही कुठल्याच घरात असं नाही कि
आता विरुद्ध आलंय ग म्हणजे विरुद्ध झालेला आहे आता असं झालय. हा तेच की भेटले पण ते गैरफायदा पण त्याचा थोडाफार त्या प्रमाणात हा नाही गैरफायदा पण त्याचा व्हायलाच लागलाय. मोकळीक भेटली तरी झालाय, झालायच म्हणजे कस झालंय मुलीला लग्न वगैरे पण टिकवणात. अ जास्त शिक्षणामुळे त्यांना नोकऱ्या मुलांच्या पेक्षा सुद्धा जास्त पगाराच्या नोकऱ्या तेच इंडिपेंडेंट असतात. हा त्यामुळे त्यांनी त्या बंधनात राहायला नको नकोय त्यांना अस झालेलं आहे सगळ्यांचाच प्रॉब्लेम तो झालाय पण करणाऱ्या एक, एक जण नोकरी करून सुद्धा हा आपलं घर सांभाळून व्यवस्थित सगळं हँडल करुन